आता गीत ताई ला आधी पण- क नई सांग बाई कोणती बाई तिला फोन करायच.
हा का ओ तेजल ताई याच्यात डबल कस काय ऑप्शन परत पाच कॉल दाखवू राहील ते, म्हणजे हे पूर्ण झालं का? डबल येऊ राहिला काय ते?
हा मग रिफ्रेश करत राहिल्यावर परत कॉल, कॉल वाढते ना.
बाई आणख किती? मग रात दिवस फोनवर बोलतच राहायचं हाय ना? जेवढं केलं तेवढं चाल येतं का?
जोपर्यंत ते म्हणत नाही थांबा, तोपर्यंत फोन लावतच तच रायचे. अन रिफ्रेश करीतच राहायचं आपण. हां म्हणजे आजून भरपूर ये ते. तुम किती झाले तुमचे आता सगळे?
माझे अं वीस झाले, पूर् र्ण फक्त.
आ म अजून दहा कॉल करन ये तुम्हाला. तीसेे.
हं.
अजून तुम्हाला दोन बाया पाहण ये. आ म आता काम साऱ्यांलाच राहत्या ना. त्याला स्पीकरवर बी ठेवायचं काम नही. न्हाईत माणूस काम करतं अन ते चालू ठेवतं.
हाऊ ना स्पीकरवर जरी असतं
हाऊ. म त्यांनी अट तशीच लावेल असेल, त्याचं म्हणणं असेल, बायांना माहिती स्पीकरव फो वर ठेऊन काम करत तील बाया. कारण त्याच्यामध्ये बायाच त्या मधी साउंड नाही आला पाहिजे असं काही असलं ना.
नाय हाऊ म
यला गेलं पाहिजे त्यांनला. काय रेकॉर्डिंग ये काय नही. हां आता आपण जर, कान.
हं.
मी लावतच नही हेडफोन. तुम्ही लावतअसाल त चालता ना. चालत ना मग.
पुढं काम असलेच ना तर मग ते लावेलच पुरण आपल्याला. विकत का घेण होत नाही नवीन.
अन मग हेडफोन बी तुम्हाला फोन आातच ठेवन ये ना.
होय. हा पण जस काही अशी बॅग बीग मधी. ते हे नाही येत का त्याच ठेवायचं? त्याच्यामध्ये ठेवून जमत ना मग. हाऊ ना असं लईच आवघडे ना हे. दुसरे कामच होत नाही नुसतं बोलतच बसावं लागत. हं, मी आता कॉल झाल्यावर तुमचा रिफ्रेश केलं ना त्याला तर परत पाच कॉल दाखवले त्यानी.
कॉलपर्यंत जाई.
अरे बापरे! अवघडे म.
तुम्हाला अजून दोन बाया पाहण ये.
मनीषा ताई दोन आहे. त्यांची पहिली होईले ना लगि आपण बोललो होतो पहिले वेळेस त्याच्या आधी होईली त्यांची ह आता परत करून मग हे झाल्यावर
करुन पाहायला आल्यात का? न नाही ऑटोमॅटिक कट होऊन जातो. हा म्या बी तसंच केलतं एका वेळेला इतक्या गप्पा मारल्या मला ध्यानच नाही त्याच्यावर ते ऑटोमॅटिक कट होऊन गेलं न् सबमिट बी नाही झाला तो. कॉलनीत बोलले असा प्रस्ताव आलता मला त्याच्या मध्ये हा म्हणजे दहा मिनिटाच्या वर निघुन गेलते जणू काही तर ते कॉल ऑटोमॅटिक झाला आणि सबमिट बी नाही झाला मला त्या कॉल साठी परत एक कॉल करा. लागलं. परत त्या बाईलाच. असं‌ झालत् आणि त्याच्यात जास्त ऑनलाईन बी नाय आपण सात आठ जणीच आहे जास्त करून काय काय बायांनी डिलिट ही मारलं डिलिट बी मारलं अन करायला ही येईना त्यांना क काय? मग झालं की कुठ समजू राहीलं कामाल गेलतोच की मग बरंय ना मग बोर होत असलं तर आज नाही पण मग उद्या साठी तरी खरी आजी आहे ती.
बराबरंय
पण गप्पा तर मारतोच. त्याच निमतानं बोलणं होतं हा‌ चालेलं मग करा काम जे राहीलं असंल ते बाकी
हा मी कट करून लावते ना तुम्हाला थांब ना